हॅलो हां.
ऐकू आलय हां गौरी कधी गेली?
सकाळी गेली बाई कधी उठायच्या आधीच.
बस लवकर होती काय?
पावणेसातला मुरगुडातन.
हा हा हा मुरगुड्यातन पावणे सातला?
होय.
म हितंन कितीला गेली ग ही शानी?
लवकर निघतीया तेच मला जागच नाही गेली का ही कधी?
हां हां.
नंतर उठल्यानंतर मम्मीला विचारलं मम्मी म्हणाली गेली ती.
हम्म म आज बघणार ऍडमिशन?
हां एक मिनट थांब हा पप्पा थांबा थांबा.
हम्म बोल.
म आज ऍडमिशन करणार आहे काय म्हणलो?
होय.
हम्म आणि झालं नाही तर म सोमवारी.
आज दुपारच्या पुढं करणार होती ना.
हां.
हम्म पप्पा. थांबा ग पाच मिनिटं.
काय झालं?
अगं मी आता झुप उठल्यावर चहा करायला लागलेलो ग.
हा हा.
मग गुळाचा केलेला, म्हणजे पप्पा साखरेचा पीत नाहीत, म्हनुन बोलवाला गेलो तर पुढच चालल्यात.
हा. कराल्यास व्हय म आणि
आणि कुठं केलेलो सगळ्यांनी पिलेला मी आणि भाऊ राहिलेलो.
हा म
भाऊस नि आणि मला केलेला, म आणि म्हटलं पप्पा पितील म्हणून, आणि पप्पासनी एक्स्ट्रा केला, तिथं वाट बघून दिलात. तो आईला, आता म देतो माझ्यातला.
दे
गुळाचा चांगला असतय ना शरीराला साख कधीचा बंंद केलाय ग पप्पानी
हा हा. काय नव्हच बाई, घोळ झालाय माझा तरी.
का?
आज संध्याकाळी जाणार होताव की गोव्याला
हमम. श्रद्धा हम्म. कधी जाणारय मग?
साडेबाराला याय सांगितलय घराकडे त्यांच्या.
हा गुळाचाय म्हणुन बोलवालतो. मोणाली कधी ऐणार होती मग?
आज येणार आय नव्ह, साडेआठ पर्यंत येईल घरात
हमम हम जायचंच कॅन्सल
नाही, जायचं कुठं कॅन्सल करताव अगं माझी डेटच झाली आज
जाणार आहेसा व्हय मग
म आता, माझ्यासाठी कॅन्सल करतील ते नी
मला वाटलं पुढे ढकलणार का काय?
हमम कुणाला सुट्ट्या नाहीत की ग, दिदी जॉबला हाय अजून एक तो, किल्लेदारचा दादा तो, प्रज्वल दादा जॉबला हाय वरदादाच पण इंटर्नशिप चालू आहे, शर्वरी दिदी पण जाणार आहे बेळगावला
हमम हम.
वेदिकाचं पण कॉलेज चालू होणाराय. कव्हापासन बाई, एप्रिल पासन चालू झालंय हे कि जाऊया जाऊया म्हणून, ते आत्ता फिक्स झालं एकदाच चालाव. आणि माझ्या आज डेटच आली बाई, काय नव्हच.
काय करायला हमम फिरायला गोवा ती गल्लीली ओ त्यांच्या सगळी
मग म आज कोणीकड गेलतीस काय शेताला?
हमम हम. आज काय नव्हतं वाटतं पप्पांचं काम
हा हा.
होत का मुला
चल ये
हा
हा
काम नव्हतं का आव शतात द कटाळल ह्या पोरीसनी. होय.
नेशिला काय नी म.
हं नाही शात म्हणाला आता नको बाई यां पोरी लई कामाच्या आहेता.
मग आता शेताकंच चालासा परत
काय करायचेय?
म शेताला चालासा
होय मी शेतातच हाय इथ पाठीमाग आमचं शेतातच घर हाय.
हा तेच की पाठीमागचाच हाईसा व्हय मला वाटलं तिडं खाली जाणारईसा का काय
नाय इथं पाठीमागच्या शेतात हाय.
हूं म चहा झाला
हम्म झाला बघ
गुळाचा
व्हय नापा गुळाचा चहा घेऊन आलती.
हा हा
उठल्यावर जराप थांबलो आणि
हम्म मावशी
मावशी हाय तिकड वरच्या शेतात गेल्या त्या
हम्म
नाय नाय दुपारी सरबत करून आणलेला ना तुम्हाला माळवा हाय की वरणा हाय, भेंडी हाय, दोडका हाय. वांगी
हूं
आहेत.
तुमची आवडती ती पापडी हाय काय?
पापडी पण हाय की,
सारखी ती तीच करत्यात.
कुठ इथं आणलीत होय चांगली असते का ती
हूं तिकड जास्त मिळत नाय आत्ता आता कुठ तरी बाजारात याय लागल्या.
हा हा आमच्यात बी आत्ता चालू होईल अ अजून काय तोडाय नाही.
हूं
आता पुढच्या आठवड्यापासून गावाला वरणा हे न मी म्हटलं असलं सापां गत खाते, म काय करायचं गे
काय ते
असलं की तेच कराय पाहिजे शे म ज्य शेतात हाय तेच की कराय पाहिजे.
हा
होय तेच की,
व्हय. तुमच्या पप्पा सारख काय आम्हाला नोकरी आहे. तर बघत्यात नव पप्पा काय आणि.
काय बघत्यात वय.
बीशीचं काम.
बिशीतीतन काय मिळतय जास्त, नाही काय मिळत. हम्म, किती जण हाईत त्यात ही. मेंम्बर केवढी काय काय, केवढीच्या काय हाईत त्याच्यात?
हा, हा. झालंय का नाही बोलू ना.
काय‌ ते?
मग बोलून झाले का नाही?
नाही अजून, नाही अजून.
हा, हा बर बर देतो बघ.
केव हा.
हा. बोल.
मग पप्पांच्या सोबत बसल्या शेतात.
हम्म इथंच थांबा म्हटल्यात आल तोपर्यंत मग.
हम्म हा, हा. गौरी डे मग डायरेक्ट सोमवारीच जाईल काय नाही ग उद्या सुट्टी.
एक दिवस लेट केला कि पाचशे रुपये दंड केलाय.
अ बा, बा, बा, बा, बा, बा, बा.
म्हणून गेली बोलवलंय लगेच म्हंटल्यावर.
हा, हा, हा.
कॉलेज वाली शानी नसत्याात बाई लावत्यात माहितेय लगेच.
आमच्या इकडं काय नसतं बाई असं काय दंड-बिंड.
आमच्या इथे लावत्यात बाई, डी वाय पाटील होय एक्स्ट्रा चार्ज लावतात जस जसं डेट वाढवत जाईल तसं.
बाई. तसं म्हणाय गेलीस तर मग आमचं ट्युशन जे आम्ही क्लास एक्स्ट्रा लावतोय माहिती हाय बाहेर.
हम्म.
तेला करत्यात बग सर दिवसाला शंभर-शंभर रुपये वाढत्यात.
हम्, हम्.
कॉलेजच काय नसतय खरं.
हम्म, हम्.
मग आणि काय?
काय नाही बाई डोक्याला तेल लावून बसलेलो डोकं धुवायचं म्हणून.
हम्म.
ते दुपारी लावल्यावर मला पेंनच याय लागली बाई.
ह.
म्हंटल्यावर झोपलो मग मी.
किती तास झोपलीस मग?
उठलो पाउन एक तासात लगेच.
उठलीस व्हय तरी
अग. रात्री झोप लागत नाही म्हणून कनय दुपारी झोपायचं बंद केलंय म्हणून आणि मग अडीचला पुस्तक. वाचत बसले होते आणि ते पुस्तक वाचल तस मला जास्तच पेंग यायला लागली.
हम्म.
मग तीनला झोपलो. मग पप्पा आलत वाढतं जेवाय वाड म्हणून मग मी झोपेत होतो श्रेया झोपल्या म्हणून सांगितली वाटतं.
हां हां.
नंतर मग आणि उठलो बाई थोड्या वेळान, कीतीला चार चारला दहा मिनिटं कमी होते पन्नास मिनटं झोपलो फक्त.
हम्म.
माने सौदा म्हणाला तुझा फोन आलता.
मग आता किती झालं फोन?
चौथा हा.
नव्ह ग.
हम्म.
एकुण.
हा नववा मगं.
तरी झालेत की मगं.
हम्म.
पप्पांच्या फोनवर करशील काय नाही मग?
त्याज्यात अजून घ्यायला नाही गं.
हां हां. आवाज यालाय काय ग?
तुझ्याकडनंच यालाय कसं
तेच की मिक्सरचा, मिक्सरचा आवाज यायलाय.
का स्पेशल आहे वाढतं, काय आज.
कूट करालागल्या शेंगदाण्याच संपलय म्हणून. आज शनिवार आहे बई, बाजार आहे आमच्या गावचा.
हम्म, हम्म, मग काय तू आणायला जातेस?
नाही बाई.
हम्म.
अह, असं गर्दी गर्दी दिसत्या गं.
हम्म, हम्म, तुमच्या समोरच्या गल्लीत पण बसत्यात ना.
होय, मेन रोडलाच की?
हम्म मावशीचा सकाळी फोन आलता मी झोपलेलो त्यावेळेस.
व्हय, आणि तू करणार म्हणालतीस नव्ह.
मुरगुडच्या मावशीचा.
तू करणार होतीस ना मग.
करणार म्हंटलेलो खरं, मग मी माझ्यावर केलता पहिला मग परत पप्पांच्यावर केला वाटतं, मम्मी बरोबर बोलली आणि ठेवला मगं.
हम्म हम्म.
सांगाल ती वरद च काहीतरी उद्यापासून कॉलेज सुरू होणार आहे वाटतं.
हां, इकडं ये गाडीे येत्या बघ इकडं ये. गाडी आल्या ग, मगं.
मम्मीला म्हणालती मग सौदाचं पण सुरू होईल म्हणून.
सौंधाला एवढी सुट्टी खाऊन सुद्धा कमीच आहे म्हण, मला म्हणत्या आता लगेच जाईत नाही कॉलेजला.
किती दिवस झालं तिला सुट्टी हाय?
बघ की पेपर कधी झालं. मार्च एप्रिल मध्ये झालं असतील.
हां हां.
मे जून जुलै ह तिसरा महिना तीन महिने सुट्टी खाल्लीये.
हां मी दिलय रे तिकड ह्याच्यात रस्त्यावर याल ती गाड्या आल्यात हां अरे गाडी आली आणि तिथे रस्त्यावर उभारले शहानी. नाही ना. हाय ना इथ. जरा डोळा लागला होता. ब्रेन युव. ये उठ. उठ म्हणताना उठना पण, गाडी आल्या उचलून आणलो तिला. फोन आलाय थांबा एक मिनिट. नाही ना ओ इथ नाही न
येतो येतो की. लगेच जाणार आहेसा? हम्म बोल.
हे कट झाल्यावर लाव ग परत.
हम्म
मग मी लावतो.
बर बर
अजून एक झाला की.
हां